हॅलो हा बोला की.
हा.
हॅलो हा येतोय आवाज ऐकू मला माझा येतोय ना आवाज?
हां हैं.
येतोय ना.
हॅलो बरे हा बरे आहे
हा आता हो आहे की तुमचं कसं
हा हम्म मुलं
हो आहेत की बरी आहेत ते शाळेला गेलीत आता हो.
हो डब्याची वेगैरे गडबड
तेच त्यांच्या रोजचा हो ना तेच ना दरवेळी विचार करावा लागतो काय डब्यात द्याय चं मुलांना तुम्हाला जर काही रेसिपी माहिती असतील तर सांगाल का मला
कसं ना म्हणजे असं झटपट व्हायचं अशा काय नाश्त्याच्या वेगैरे ना.
नाश्त्याच वगैरे हा कारण सकाळी जायच्या आधी काहीतरी खायचं असतं डब्यातही वेगळं द्यायचं असतं. त्यामुळे असं फास्टमध्ये पटकन काहीतरी होईल असं पाहिजे.
होय मुलांची शाळा आता नऊ ला गेली की चार पाच वाजे पर्यंत त्यामुळे दो तीन डबे द्याववे लागत असेल आहे की नी
हो दोन डबे तर द्यावेच लागतात एक जेवणा व्यव स्थीत आणि एक छोटा डबा असे दोन डबे तर द्यावेच लागतात आणि प्लस सकाळी नाश्त्याला ही खायला करा व मग रोज पोहे, उपीट हे खाऊन कंटाळतात. मग काहीतरी वेगळं पाहिजे असतं.
चा रवा ताकात भिजवायचं काय थोडा वेळ रवा आपला नॉर्मल उपीट्याचा पोहा चा हेर उपिटाच शिऱ्याचा हे रवा असतो भिजवायचा चा ताकात एक दहा पंधरा मिनिट आणि ते जे अ अस तं उ त उत्तपा किंवा तुम्हाला जर पातळ उत्तपा करायचा किंवा डोसा करायचा असेल तर ते बेटर पातळ करायचा जर तुम्हाला इडली किंवा अप्पे करायचे असेल तर ते बॅटर जरा घट्ट करायचा त्याच्यामध्ये टोमॅटो, कांदा काही तरी घा आ अ घट्ट मिस्टरांचा त्याचा. टोमॅटो कांदा एक दहा पंधरा मिनिटां त भिजल्यानंतर टोमॅटो कांदा मिरची चालत अस मिर किंवा मीठ घालायचं आणि ते असं बॅटर जरा मिक्स करायचं आणि ते जे आप्पे करायचे फुगतात पण आणि इंस्टंट होतान ग म्हणजे कसं असं वेळ लागत नाही पटकन होत. ते असं उडदाची डाळबीज हा छान लागतं आंबोलेल जरा असतंय रवा भिजलेला असतो ताकामध्ये पटकन होतंय पण आणि वेगळं पण काहीतरी होतंय लागतंय सगळं सारखे मी तर सारखे करत असते काही तर काहीत वेगळा आता
हो कारण मी पण कस मग इस्टंट हा बोला की बोला
आ कसं इस्टंट सगळं कराय लागतय त्याला वेळ कुठे असतोय सगळं भिजवायचं करायचं.
हो आणि लक्षात राहतच नाही ना आदल्या दिवशी आदल्या दिवशी जर म्हणलं आपण की करायचं उद्या तर ते लक्षात आलं पाहिजे की करायचं आपण सकाळी विचार करतो कि हा आता काय करायचंय
हो आणि रात्री तर काय केलं तर पटकन होतय सकाळी भिजत घाला संध्याकाळी मिक्सर मधुन बारीक करा पर दुसर्या दिवशी मग ते करायचं म्हणजे पुर्ण
हो हो हो त्याच्यातच जातो बरोबर
नाही तर काय त्यामुळे ते फास्ट म पण होत हो तेच नाही- खालीपीठ असत पण त्याच पीठ असेल सगळं तयार केलेलं तर..
नाही मग तशा वेळेस काय करायचं सगळे पिठ असत कि नाही त्यात भाजणीच करत बसायला आपल्याला वेळ मिळत नाही मग थोडस तांदळाचं पीठ थोड तांदळाचं पीठ थोडसं गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ असतं घर सगळी पीठ मिक्स करून कांदा मिरची लसूण कुठून घालून थालपीट लावून दिलं तरी पण चालते मी पण तसच करते माझ्या ना जिना कधी घली मुलीकडे गेलं क नाही. काहीतरी आपलं डोकं चालवाचं लागतं त्यांची नावची शाळा रिक्षा आहे ती लगेच लगे रिक्षा यायच्या अगोदर दहा पण दहा मिनिटं तर तिकथं तयार रा्हायलाच पाहिजे. हडगड पड उत पई मुलाच.
मला म्हणजे सकाळी साडेसात पर्यंत खाऊन त्यांच झालं पाहिजे असं असत. सकाळी हो कारण पावण्या आठला गाडी येती पावण्या.. डी लेच ब निघा लाग चात साडेसात पर्यंत त्यांचं सगळं तयार झालं खाऊन वगैरे मग कपडे वगैरे घालून मग रेडी ठेवलं. कि मग ठीके नाही तर मग परत उशीरण ते कपडे घालायला वेळ स्कूल ड्रेस घालत नाहीत लवकर असं होत
मोड होतीसर आात दिवसभर त्यांना दमलेले असते ना ग किती असं वाईट वाटतं ना खरं.
हो आणि तेच ना किती म्हणजे दुपारी सुद्धा आणि आलं. डड परत काही झो का नाही अभ्यास करायचा नर संध्याकाळी खेळ रात्री तसच म्हणजे दिवसभरात कस थोडा वेळ तरी झो झोप सुद्धा मिळत नाही. आणि सकाळी लवकर साडेसहा वाजताना तरी उठतातच.
पीजी शेड्यूल असत सगळं आजकालच्या मुलांच सुद्धा हम् फार अवघड झालं. अस आमच बापण कस होतवसभरा मस् शाळेतन कसं यायचं कसं जायचं. तस नाहीच आम्ही आमची शाळा किती लांब होती तरी आम्ही चालत जायचं मैतिणी मैत्रि एकमेकीला बोलवत बोलवत बोलवत अर्धा पण त अगोदर निघायचं. हिला बोलत तिला बोला असं ग्रुप करून आम्ही शाळेत जायचं यताना पण दंगा मस्ती कर आता अस मुलं काच अजिबात नाही आहे सगळं हम् फार मजा करायचो, लहानपणी खूप छान वाटायच, घरात नुस मोबाईल मोबाईल बघत बसते. पोर असं नाही बिंदास अस खेळत नाही, कुठ कुणाच्या खेळायला गेलंय काय तर खेळ असं आजकालच्या मुलांचं बालपण नाहीच ग सगळं.
हम्म फार फार वेगळे काही वेळेला कस होतं बाहेर जरी एकत्र मुल असली आणि एकाकड जरी मोबाईल असला, तरी सगळी मुल खेळण सोडून त्या
हा हो हो तसच होतय.
त्यामुळे तेही बघावं लागतं काही वेळेला. बाहेर गेली हा बाबा कणी मोबाईल नाही ना आणलेल्या परेंट पण बिंदास बाहेर देतात. मोबाईल.
तस तस पण करून नाही खेळायचं त खेळायची वेळच ठेवायची खेळणं पण महत्त्वाचंय ना मुलांना.
हो ना तर काय. आणि नाहीतर मग स्पोर्ट्सला जावा. हा मग हल्ली काय? ते स्पोर्ट्सचा क्लास असतो. मग ते कोचिंग तिथं लावा मग तिथं ते खेळणार. मग क्रिकेट तर क्रिकेटच
नाही मी तर ह्या मताची बघ. बाहेर तुम्ही लावा. नाही म्हणत नाही मी क्लासला पण एक तास मुलांना खेळू द्या. मातीत खेळू द्या. काय खेळायचं फक्त एक तासभर खेळू द्या, खेळनी खेळू द्या, नॅचरल हा तुम्हाला पाणी खेळा म काय खेळायचं पण बिंदास एक तासभर निवांत खेळत बसा, मग तुम्ही आल्यावर तुमचा हातपाय स्वच्छ धुवन त्यांना अभ्यास करायला बसवून, देवाच हे करून सगळ पण त्यांना एक तासभर त्यांच्या- त्यांच्या प्रमाणे जगू दे, मनाप्रमाण.
हो ना बरोबरे कारण ते क्लासमध्ये काय होत. तो तर तोच खेळ खेळायचा अस होत.
हो हो हो हो. ते नाही उपयोग नाही ते हा. हम्म ते. म्हणाल तसंच ऐकावं लागतं.
हो आणि इथं एकटे खेळत असले म्हणजे चला थोडा वेळ हा खेळा चला दुसरा खेळ खेळूया नाही त पळापळी. तिकडे तिकडे पळा. लपाछोपी वगैरे असे खेळ. वेगवेगळे साधे साधे खेळ खेळता येतात. तस मुलांच होत नाही.
मी माझ्या मुलीला सांगून ठेवते. त्यांना बंधन घालायचं नाही तासभर मुलांबरबर मुलीन बरबर खेळू देत. त्यांच्या त्यांच्या मित्र मैत्रिणी बरोबर म कस छान वाटतं. मग ते असं खुश असतात बघ. तो आल्यानंतर आई मला असं झालं आई मला आम्ही हे खेळलो आई हे झालं आई
हो सांगायच तर एवढं असत मित्रांचे हे मित्रां ह्यान अस सांगितलं त्यांन तसं केलं म मी एक मग क्रिकेट पण खेळतात मग. क्रिकेट म मी सिक्सर मारला. मी दहा बॉल मी आउटच झालो नाही. मला असं बरच काय काय काय काय सांगत असता. त्यामुळ ते बरं असत. छान असत तसच. तेच की, फक्त खायला आणि संध्याकाळी सुद्धा एक खायला सारखं लागतं काहीतरी. छोट छोटी बुक म्हणतात ना. तशी छोटी बुक असती.
अस कुरकुरे घरात करायचे गव्हाचे गव्हाचे पीठ घालायचं, कसुर गव्हाच पीठ चाळून घ्यायच. थोडासा मैदा घालायचा, गरम तेल घालायच, मीठ, लाल तिखट, कसुरी मेथी थोडीशी हळद कलर यायला, थोडस आपलं बॅडगी मिरचीच घालायचं. आणि तेच असं पातळ चपाती लाटायची, त्याच्यावर कने काटा चमच्यान हे करायचं, होप अस हे करून घ्यायच, होल होल करून घ्यायच, म्हणजे ते फुगत नाही ना.
हो बरोबर आपण कडाकणीला करतो तस.
चाकू न कट करून त्रिकोणी वगैरे आकार कट करून ते तळून घ्यायचं त्याच्यावर पेरी पेरी मसाला किंवा चाट मसाला परत थोडस लाल तिखट मीठ असं कुरकुररे सारखं तसं पण मी करून ठेवते माझ्या ना
ह हो हो हे एक करून बघितलं पाहिजे हे फ नाहीतर काय होतं हे असल्या गोष्टी विकत आणल्या जाततात त्यापेक्षा आपण घरी केलेलं काय वाईट ना
आता मी तर परवा बिटाचे लाडू केलते माझ्या नातिसाठी बीटचे लाडू केले होते बीट खात नाहीत ना पोरी खात नाहीत खात नाहीत गोड लाग मग मी काय केलं ते बीटच साल काढून घेतलं धुवून घेतलं धुतल्यावर त्याची साल काढून घेतली आणि ते खिसून घेतलं चांगलं खिसल्यानंतर न कनी ते तुपामध्ये भाजून घेतलं आणि त्याच्यामध्ये साखर घा ते साखर घालुन क नाही ते असं जर म्हणजे पहिलाच ते गोड असते पण आपल्याला ज जेवढी पाहिजे थोडीशी साखर ते जर एवढं परतलं की नाही हा मग थेडक्तात थोडीशी वेलदोड्याची पूड घातली आणि ते असं असं गोळा व्हायला पाहिजे लाडू सारख आकार यायला म्हणजे एवढं त्याला तू भाजून घेतलं साखरे साहित ते नंतर न काढून घेतल्या हो त्या जे छोटे छोटे बॉल केले आणि आपला डेसिकेटेड कोकोनट मिळते की नाही
हो हो बरोबर हो हो
त्याच्यामध्ये ते लाडू केलेले ते कोकण ह्याच्यामध्ये खोबऱ्याच्या खिसमध्ये असं घोळवलं ला अ तेला आड दिली पूरला हा केल तेे म हा बीट तुम्ही असं खात नाही ना मग ते लाडू करून कलर पण छान दिसतो ते खोबऱ्याचा खीस लावलेला असते कि नाही चॉकलेट त्याच्यावर पांढरं शुभ्र खोबऱ्याच मग ते खातात आवडेल असं करायचं असंय तर आपण डोक चालवायचं पालक खात नाही हम् पालक खात नाहीत म पालकच्या हा परोठे केले किंवा पुऱ्या केल्या हा दही बरोबर खातात आवडी ना असं डोकं चालूवायचं आपण काय करायचं
तेच ना कारण अशी पालकची भाजी केली तर नाही खाणार
आ नाही बाई अजीबात नाही आज
पालेभाज्या म्हणलं की ते नको असत खायला
मेन मेन भाज्या त्यांच्या आवडीच्या केल्या की नाही मगच जेवतात नाही तर मग नाही मग आम्हाला लोणचच दे तरी आम्ही जाम पण घरात करतो असं आपलं सफरचंद आणि थोडस बीट घालून आम्ही जाम घरात करतो माझी मुलगी घरातच बाहेरच जाम नाही आणत हो आपल्या आपण घरात करून त्यांना हम्म
तेच ना नाही तर ते सॉस जाम मेओनीज हे सगळं जे असतं ते ते कसं त्याच्यात मीठ जास्त असतं आणि
होय होय आणि कुठलं पण केमिकल वगैरे घातलेलं असत ते मग पोरांना पोटात दुखतय काय हा आम्ही साँस सुद्धा घरी करतो आपल्या आपण तेवढंच करायचं पोरांना तेवढंच द्यायचं बाहेरच जाम पण आणत नाही सॉस पण आणत नाही पण पो बाहेर बघितलं की आम्हाला दे म्हणतात ना मग ते घरात करून द्यायचं मग असं करायच हो बर ते आज कालच व्हय
चांगलेय चांगलेय असंच पाहिजे
माझ्या बहिणीच्या एका नातीला तसच झाल ती ज्याम हे स् श्वास कोण कोण कोण कोण आहे तिला अक्षरशः एक वेगळा असा आजार होत तिला बाहेरच खायचं जरा ना तता छोटीच होती अगदी काहीत आई बाबा देतो ते लाडाान द्यायचं पण त्याला कॅन्सर झाला बाती गेली ती हा
अईश नाही आ चांगलं नाही आत्ता सुद्धा बघितलं ना ते एक आलं हो व्हॉट्सअप वरती सॉस मॅन्यूज सारं खाऊ खऊन बीपी मुलांचं वाढायला लागलं का तर त्याच्यात मठ मिठाचं प्रमाण असतं ना जास्त
हो हो हो फार हानिकारक आहे वाटतंय पण याच
त्यामुळे ते म्हणले तुम्ही खूप कमी प्रमाणात द्या
त्यापेक्षा आपले आपण घरात केलेलंच थोडा वेळ काढायचा मुलांसाठी आणि घरात तच करून दिलेलं बर
हो येत आणि ते मी अनज आणि सॉस पण येतो करता घरात
हो आम्ही जास्त मिेळणेच नाही देत नाही मुलींना पण कधी तर ते
कधीतरी ते बघतात ना आता सिरियल ह्याच्यामध्ये ऍडवटाईज म वगैरे मग ते पाहिजे असत
हम्म